हॅलो. !
हा येतो का आवाज?
हो -हो ताई येतोय ना आवाज, बोला ना काय म्हणता, काय करताय?
अं मं बस काम सुरू होतं.
हो का जेवण झालं?
हो जेवण झालं.
अच्छा काही नई मी पण जेवणचं करत होते, आत्ता जेवणं झालं इतक्यात, काय बनवलं होत आज जेवणात?
भेंडीची भाजी.
अरे वा मी पण भेंडीची भाजीच बनवली. ती हा, हम्म. भेंडीची भाजी आणि रात्रीचा मसाले-भात होता थोडा.
अच्छ, हम्म, हम्म.
हम् म काय, बाकी तुम्ही काय बनवलं? तुम्ही कशे बनु पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे. काल रात्री पासून जो चालू झालाय पाऊस, तो अजून चालूच आहे.
हो का? आमच्या इथलं नाही आज ऊन पडला आता. कपडे टाकावं लागतील बाहेर.
हा नाही आमच्या इथे तर आता ते काय मशीन लावल्याशिवाय तर ऑप्शनच नाहीये.
नही कालचे ओले कपडे हे ना, काल पाऊसच होता पूर्ण.
हां,
हम्म,
बाकी?
बाकी तर काही नाही.
ह्, आत्ता दोन-तीन दिवस जरा धावपळच होती माझी.
हं, कशाची?
माझ्या मुलाचा बड्डे होता ना.
अच्छा, च्छा, च्छा.
तेच सगळं पाहुणे वगैरे घरी. घरी करायचा बड्डे मग अं म्हंटलं, काय घरी करायचा, घरी करायचा मग माझी मिस्टर बोलले की, आता पावसाळ्याचे दिवस ये.
हम्म,
मग कुठे तरी फिरण पण होईल नाही का, बाहेर जाणं होईल, मग आम्ही त्र्यंबकेश्वरच्या इकडे फैना वगैरे नाही का तिथे पावसाचं खूप. छान असतं वातावरण लोक तिकडे फिरायला जातात खास.
अच्छा, च्छा.
सगळे आमच्या फॅमिली तिकडे गेलो होतो.
हो का?
हा मग तिकडेच असं पाडा नाही का, आपण पाडा म्हणतात बघा, म्हणजे शेतावरती जायचं असं आणि तिथं मग ते लोक स्वयंपाक वगैरे करून देतात.
हो,
तसं मग तिकडे गेलो होतो. मगं त्यांनाच आपणं म्हणजे नॉन व्हेज वगैरें देऊंन टाकलो होतं आपणं आणूंन.
हां.
मगं ते त्यांनी बनवलं व्हेजवाल्यांसाठी व्हेज नॉन व्हेज. असंछा म. छान बनवलं होतं म्हणजे त्यांनी मगं तिकडे केक पणं घेऊंन गेलो असां आईस केक कांहीं नाहींता येणारं नाहीं मगं तो आपलां जो सांधा केक असतो नां तो मावां केक
हां
तो नेला होतां मगं तो केक कटिंग केलां सगळे पाहुणे वगैरें मगं पावसाळ्यांची ट्रीप झाल्यांसारखं सगळेजणं केक कटिंग जेवणं झाले मगं धबधब्यांवर गेलो तिथे जवळं फोटो वगैरें काढले
हां
पाऊस तरं खूपचं चालूं होतां तेंव्हां आणि घरांत ते सगळीं लहांन मुलं कंटिन्यू पाण्यांमध्यें होती दिवसंभर सकाळीं आम्हीं किती तिलां म्हणजे नऊ साडे नऊ लां घरांतून निघालं होतो रात्री साडे दहा पावण्या अकरांला घरी आलं आख्खा दिवसं पाण्यांवर हो मस्तं छान ट्रिप झाली बड्डे पणं झालां तुम्हीं गेले की नाहीं कुठे असं पावसाळ्यांचं
नाहीं आम्हीं नाहीं जातं कुंठे असं
अच्छा
हम्मं तब्येतीला नाहीं झेपतं नां आंता
हम्मं तेचं पणं आणि हे पाण्यांपावसाचं चीखलांत वगैरें सटकांयची पणं भीती वाटते ते कुंठे कायं हम्मं
हं हं कितवां बर्थडे होतां
त्यांचा दुसरां बड्डे होतां आंता
हो कां
पहिल्या बड्डेच्या वेळेस मी आजांरी होते नां तरं म्हणजे त्याचं कांहींच केलं नव्हतं आम्हीं असं बारसं नाहीं कांहींच नाहीं कांहींच नाहीं मगं त्यांचा पहिला बडडे आंला पहिला बडडे करूं म्हंटलं थोडंसं पणं मी तेव्हां डेंग्यू झालां आजांरी पडली
अं हो कां
मगं मी दवाखान्यांत ऍडमिटच होते मगं तरी माझे म्हणजे सासरकडंचे आहेत चांगलेत नां मगं त्यांनी माझे माझे सास नाहीे त्यां एक्सपायर झालेत नां कोरोनांत पणं माझी चुलतं सासू आणि त्यांना मगं त्यांनी त्यांच्या घरी ठेवलां बड्डे कि मलां कांहीं करतां येणारं नाहीं बाहेर जायचं नाहीं मगं त्यांच्यांत घरी मगं त्यांनीचं सगळं केलं बोलवलं दोन चार फॅमिली आमच्या जवळंचे आणि मगं बड्डे केलां होतां
अच्छा आणि ही गोष्ट कायंम कायंम लक्षांत ठेवांयची आपल्यासाठी कोणी थोडंसं जरी कांहीं केलं नां त्यांची आठवणं ठेवांयची आपणं जाणीव
हो हो नाहीं मगं आंता मगं कसं कांहीं असलं नां की ते आम्हांला धरतांत म्हणजे आंता माझे सासू नाहींये नां तरं त्यां मलां कधीचं असं एकटंही नाहीं करतं कांहीं केलं कां मलां थोडंसं पाठवतील मी कांहीं केलं कां आणि मगं आपण पण तेवढं प्रेम द्याव लागतं समोर. त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागतो किंवा त्यांना फोन करायचा आता ह्या वर्षी तर त्यांनी लोनच पण मला करून दिलं म्हणजे मी त्यांना. पैसे देऊन टाकले त्याचे. पण मला जमत नाही ना मग त्यांनी मी करून देते तुला काय अस- तू सामान आणून दे मला. मग केलं ग आणि कस मोठ पाहिजेच. कोणीतरी आपल्या मागे.
हो बरोबर ये कधी. आपण म्हणजे सांगायला तर करून तर घेतो आपण गोष्टी पण त्या गोष्टी- ती सांगायला पण पाहिजे असते ना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पाहिजे असते.
हम्म आता कधी कोणाकडे कार्यक्रम असला जायचंय. मग फोन करतात मला की असं अस घे. जे आता एवढं माहिती नसतं ना आपल्याला कि कोण कुठे. काय आपण आपल्या हिशोबाने घेतो मग त्या सांगतात की नाही असं घे तसं घे. हे कर. आणि सांभाळून घेतात माझे मिस्टरांची आत्या पण खूप चांगली ये. त्यात नेहमी त्यांच म्हणजे माझ्या मुलांसाठी आता माझी सासू अस तिथं नातवंडांना जीव लावलाच असता ना त्यांना माहिती आता ह्याचा - मागे बॉस असू नये बघणार मग त्याचं आठवड्या दोन आठवड्यातून एक चक्कर असतोच घरी मुलांना भेट उठायला येतात येताना खाऊ घेऊन येतात सगळं म्हणजे एकदम मुली आणि त्या मला एकदम मुलीसारखं मानतात.
हो का
हम् त्याच्यामुळे सासरची मंडळी खूप चांगली ये माझी. हम् नाही. खरंच जीव लावतात.
ह ओके
फोन करतील काय चाललं काय नाही.
हम् हम्
सुखात तर सगळे सामील होतात पण दुःखात पण खरं दुःखात गरज असते.
हो ते तर आहे सुख असो की दुःख असो कोणी ना कोणी पाहिजेच असतं ना. नाती खूप महत्वाची असतात आयुष्यात.
काय काय.
नाती खूप महत्त्वाची असतात ना नाते नाते हम्म.
हो नाते महत्वाचे असतात आणि लोकं कसं पैशाला फक्त हे करतात. तो आजकाल पैसाच खूप इम्पॉर्टंट झालाय लोकांसाठी.
हा हा पण लक्ष नाही द्यायचं.
हम्म हम् पण कसं पैशानी सगळ्या वस्तू विकत घेतायेतात पण प्रेम नाही विक विकत घेता येत ना शेवटी हम्म
जीव्हाळा प्रेम कुठे विकत घेता येतो.
हम्म आज पैसा ये पण आपण एकटं घराच्या बाहेर जायचं फक्त एकटं एकटंच. पण तेच जर जोडीला कुणी असेल जिव्हाळ्याची माणसं की जरा बरं वाटतं ना.
तेच ना
हम्म....
हम् हम्
बाकी मम्मी कोण असत घरी. बाकी मुलं तुमची शाळेत वगैरे जाता.
नाही माझा मुलगा मोठा आहे. नोकरी करतो.
अच्छा अच्छा नाही माझी मुलं छोटी आहे एक दोन वर्षाचा आणि एक मुलगी मला. ती आता तिसरी ला आहे. ती पण शाळेत जाते. ह बाकी मग म मुलाचं लग्न वगैरे झालं असेल?
नाही व्हायचं अजून हम्म हम्.
हम्म् बाकी आता पावसानेच खूप बोर केलेय. कुठे जात येत नाहीये काहीच नाही हो ना.
हम्म
बाहेर जायची इच्छा होत नाही.
नाही?
आणि मुलांना शाळेला सुट्ट्या पण भेटताय पावसामुळे त्यांची मज्जाच आहे.
हो काय तिथे खूप पाऊस आहे ना?
हो खूप पाऊस आहे.
अच्छा अच्छा..
मध्ये मध्ये तर कुठे रस्त्यांमध्ये पूल तुटले खड्ड्यांमुळे..... गाड्यांचे म्हणजे डायरेक्ट गाड्या अटकल्या ट्रॅफिक जाम. हो खूप आणि रस्त्यांची. काम चालू आहेत ना आता हे कुंभ मेळ्यासाठी रस्..... त्यांचे कामं चालू आहेत पण मला नाही वाटत आता ते कम्प्लीट होतील कारण या पावसामुळे तरी कामं थांबली.....
हो तर थांबतील ना काम.
हो असं प्रॉपर पाहिजे तसं कामच होत...
हम्म करू नाही शकत ना.
हम्म
हम्म
जागोजागी..... घरातून बाहेर निघालं ना की आपल्या एरियामध्ये एवढा पाऊस नसतो थोडं पुढे आलं..... का चांगला पाऊस चालू आहे हम्म
अच्छा अच्छा आमच्या इथे नाही आता ऊन पडलं चांगलं. इथं तर पण आभाळ भरलेलच आहे कधी पण येऊ शकतो पाऊस...
हो नाही आमच्या इकडे तर कंटिन्यू पाऊस चालेूल असं वाटत मस्त.. मस्तपैकी ब्लँकेट घेऊन झोपून घ्यावा.
जोपून जायचं ना मग...
पण काही ना काहीतरी चालूच असत. ना कंटिन्यू याला हे पाहिजे त्याला ते पाहिजे मग. मुलांच म्हजे कंटिन्यू चालू असत.
हा हा
नाहीतर घरातल्यांच तर वेगंच आपल्याला ब्लँकेट मध्ये झोपोशी वाटतय.
हा हा.... हो
मग बाकीच्यांना मज्जा वाटते, पण जो करतो त्याचे किती हाल होता‌.
हम्म मग काय तर.
हे बनव ते बनव.
हम्म हम्म मस्त आहे ते बाकी त काही नाही.
हम्
मी पण माझं कामच करत होती. आत्ता च जेवण केलं, थोडस म्हटलं लेटली होती. तर फोन वर दिसला मेसेज म्हटलं की हो म्हणावं. हम्म किती झाले तुमचे?
माझ्या आता पंधराच झाले ते आता.
पंधरा झाले ह् हम्म
हा पंधरा झाले. आता किती ते तीस येतात ना वाटतं.
हो तीस येतात हो.
हम्म हम् तुमचे किती झाले?
झाले माझे पूर्ण.
झाले.
हा
अरे वा मग मी तुम्हाला आता परत थोड्यावेळांनी, फोन करते तुम्ही कधी फ्री असता.
एका जणाला सांगितलं मी की कराल म्हणून तर मग उद्या देता तर चालेल. कारण कोणाला पण सांगितलं आणि- एंगेज आला त्यांना बरं नाही वाटणार. हम् हं उद्या करशील.
हो हो उद्या करते मी तुम्हाला चालेल.
चला बाय.